टामग होतय मगाशी.
काही नाही म्हटलं कशी काय तब्येत.
तबत चांगली आहे म्हजे सियारतीच काम म्हणज सलरातून मग आता समजा तुम्ही आणखी दोघी झाली समजा
काय.
तेल्हरातून तेल्हरतून म्हटलं सगळ्यात मोठ सीएर पी तुम्ही झाला ना
हां.
हॅलो.
हा बोला.
हा असं मला काय वाटलं मगा मगशी आपण बुोलून राहिल होतं की नाही. तुमचा पेपर झाला की नाही आता सी आरपीचा हॅलो आवाजऊून राहिला काय.
हा आता इव्रल रायला.
आवाज येते का तुम्हाला हा तर मी म्हटलं तुमचा पेपर झाला का नाही सी आरपीचा. हॅलो.
हां.
हॅलो. काय झाला आवाज नाही आला.
हॅलो.
आवाज नाही येऊ राहिला काय
नाही आता आला बोला. आवाज चा संपेपर्यंत काय आवज नाही येत की काय. चार्जिंग मला मोबाईलची लव पण उतरते ना शंभर टक्के होती नव्वद हो मी इकडे आली होती तुमच्या पहिली तीन वाजताच तुम्ही घरी नव्हते्या.
हा.
हम्म!
ते मी दवाखान्यात घेतली म्हणून नाही तर आता बाय मस्त फोन चालू आहेत एकामेकीचे तुमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आता.
हा तुमच्या मोबाईलमध्ये नाही काय.
हा! मला मोबाईल मध्ये आहे चार्जिंग मला काही टेन्शन नाही मला मोबाईल ऐंशी टक्के चार्जिंग आहे.
हो काय. नवीन आहे ना तुमचा मोबाईल मला मोबाईल पाच सहा वर्ष झाले ना.
माझ्या मोबाईलला एक वर्ष झाला बघा
हो काय म्हणूनच. म्हणजे जास्त दिवस झाले म्हणून चार्जिंग आता उतरी नाही काय.
हो हो.
बरोबर सांगा काय म्हणातं ते आता सांग.
क आणि कळतय आता हे समजा आपलं कॉलच झालं समज करलो पूर्ण कॉल झाले पूर्ण. तर मग नंतर आपल्या दुसरं टास्क येत का काही वेगळं?
हा नंतर येतील ना अजून टा हम्म! हा.
आणि मग याचे मग नंतर पैसे येणार समजा मग ते पूर्ण कम्प्लीट होत गेलं की? कम्प्लीट होत गेलं की म्हटलं टास्क पूर्ण हे मोबाईलचा टास्क पूर्ण झाला याच्या बाद नंतरच टास्क कंप्लीट झालं की नंतर पैसे येतील मग हाय ना?
हा ते पैसे ते पेमेंट मध्ये जाऊन पहायच. आणि मेसेज येते मोबाईल लिंक असेल तर.
आणि काही बँक डिटेल भरायची होती का याची?
नाही आता नाही भराय लागत पहिले भरली ना?
मग हे तुम्ही त्याच्याशी ऍप नवीन घेतला होत का मला मोबाईल मध्ये चालू करून करून दिल होत तेव्हा चालू करून दिल होत की नाही कार्या अँप
हा.
मला मोबाईल मध्ये चालूच होत नव्हतं तुम्ही चालू करून दिलं होतं.
हा.
हित मग ते बँक डिटेल दुसरे भरायचे काय कारण सांगू काय काल एका ते सोधाळ्याच्या बा बाईला फोन लावला होता. तर ते सोधाळ्या बाई काय म्हणाली माहितीय काय पहिले बँक डटेल भरल्याशिवाय म्हणे अकाउंटमध्ये पैसे जमा राहतील जमा राहत नाय बँक डिटेल भरावी लागते. मग तिने विचारलं हे बँक डिटेलच
तुमचा बँकेशी मोबाईल नंबर जोडे लिंक कशी त्याच्यावर मेसेज येते ना तुम्हाला?
बरोबर आहे माया आईचं म्हणजे मला सासूबाइतके त्याईचं खातं आहे आणि त्याच्या खात्याले बाबा नंबर वाटायचं.
हो म्हणूनच ना.
मग त्याचे बाबाच्या मोबाईल मध्ये येतशीन ते हा कारण आधीचे पैसे बापाच्या मोबाईलमध्ये जमा झाले होते ते दोन हजार रुपये.
हम्म!
असं हम्म कधी होतायत ओ ताई हे कॉल?
आता तीस ना बा तुमच्या तर झाले तीस.
काय झाले आता.
ह बरं आहे ना मग तुमचे झाले अभिनंदन!
काल किती केले दहा कॉल केले ना मी.
हां.
मगं आजही सकाळीच सात कॉल केले.
हा मी तर सकाळपासून काही माझ लागलेच नाही माझ्या इकडे आली तेव्हा लागले ते नेटवर्क इकडे आले मले नाही तरं घरी काहीच नेटवर्क नाही.
हम्म! हम्म! हो काय.
हम्!
पण याच नेटवर्क पाहिजे घड्या त माहितीय आहे का ना आपण म्हणतो रात्री. सं काहीच नाही उलट बायार सगुद राहिले की रात्री जास्त काही की बाहेर अकरा अकराम बारा बारा वाजेपर्यंत बोलून राहिला होतं यादा वेळच नाही मिळत सकाळी बोललेली तर काय करत ते
हम्म
ज्याला जसा वेळ मिळते तू तसं बोलते समजा
हा
आता हा त्यांले वेळच नाही मिळत बाहेर सकाळी एकदम आता हा मोबाईल तसाल म्हणसेल तुम्ही ते स्ीकरवर टाकून बोलले जात नाही न्हत त्याचा स्पीकरवरर जर टाकला आपण बाकीचे कामही केले तरी होऊन जाते ना
हो हो काम करता करता होते मग स्पीकरवर टाकला की पण मग ते स्ीकर नाही ना बाई त्याले
नाही नाही ती मी तोन बी आबाच हे पांढर
चली
ह
स्पीकर वाढवायचा ऑप्शन नाही ना म्हटलं
ह ना स्पीकर वाडायचं ऑप्शन नाही आहे ना
ते कस झालं पाहिजे माहििते का ते् समजा साधा कॉल करून तो कॉल लावला की मग बरोबर आवाज येते
हा असं ऑप्शन पाहिजे ते पण मग आवाज मोठा साईड
आता दोन तीन जणी लावला ना तर तसा लागला आणि बोललही मस्त मोठ्या आवाजात पण कधी कधी तसं होते आणि कधी कधी नाही होत
नाही होत नाही यालेच ऑप्शन पाहिजे असतं आज फोन लाव राहिलो की नाही आपण ऑनलाईन
हम्म
हा ज ऑनलाईन फोन दवला कि नाही आपण यालेच ऑप्शन पाहिजे असतो याले ऑप्शन असतात मस्त
नाही हा त्याले ऑप्शन नाही आहे आपण काही करू शकत नाही ते त कोणच आहे
आणि आधी सई त्या माह का आधी स याई टॅक्स दिलो होो की कारे आपसो तर त्याला बी माहिती आहे काय मोबाईल घेऊनच बसायलाग त्या जवळ हे तरी आपण फोन लाऊन दहा दहा मिनटं बोलू शकतो त्याच्यात तर पूर्ण वॉईस रेकॉर्डिंग होती आपला आवाज रेकॉर्ड पाहिजे होता त्याच्यात आणि ति सुरवातीचे एकदम ओपन केल्यानंतर प ठेवत होत आहे का
बरं बरं ठीक आहे